बोला की!
आवाज येतोय माझा?
हा येतोय.
हा काय करायललियास आवरल?
आवरल. तुमचं आवरलं? तुमचं आवरलं का हा हा जेवण?
जेवण थोड्या वेळान जेवणार. तुझं जेवलीस?
मी जेवली.
हा!
हम्म!
आणि काय मुलगा आला स्कूल मधून?
हो स्कूल मधून आला मुलगा.
हम्म, लहान असल्यामुळे लवकर स्कूल सुटते ना तेजी.
होय होय!
हम्म आता माझा थर्ड ला आहे त्यामुळं जरा लेट होतोय मग त्याला.
हा लेट होतोय हां होय होय.
हा ते काय नॉनव्हेज तेन खातियास तू?
हो नॉन व्हेज खाते मी. मला आवडतं चिकन मटन. तेवढे दोनच ट्राय केलय मासे बिसे काय नाही खेकडे फेकडे काय तसलं काय नाही नाही नाही. तुम्हाला कोणती येते रेसिपी छान नॉन व्हेज मधली?
नॉनव्हेज मधली खेकडा खालो नाही म्हणतेस ना मी सांगते तुला तू ट्राय कर एकदा.
बर!
आ!
हा हा सांगाकी बघू खाऊन बघूया.
ट्राय कर मी सांगितल्यावर ट्राय कर.
ट्राय करते हा.
आता खेकडा तुला सांगते कोल्हापूर मध्ये तर ना खेकड्याची एवढी क्रेज आहे म्हणजे कोल्हापूरला कोकण कोकण भागात तेन एवढी क्रेज आहे खेकड्याची की माणसाना एवढं खेकडं आवडत्यात खायाला.
हम्म!
की काय बोलूच नकोस एवढं खेकड्याच क्रेज आहे त्या माणसा ते म्हणजे लोकांना आजकालच्या. कुठं पण जायचं शेतात ते म्हण. विहिरीला हे नदीला हेला त्याला ते तिकडे भरपूर भेटतात आणि ते मोठी मोठी भेटतात.
होय!
मध्ये तर आता म्हणजे आता पावसाळ्यात ना खेकड्यांची एवढी प्राईज असतेय की मटन माशापेक्षा मटण, मासे, चिकनपेक्षा जास्त प्राईज असतेया खेकड्यांची.
किती माहिती काय? पाचशे रुपये किलो, चारशे रुपये अर्धा म्हणजे असं एवढी सहाशे रुपये ना का मध्ये किलो होतं काहीतरी खेकडे
हं हं
हां आणि आता हा खेकड्या एवढ्या म्हणजे एवढे आणि पहाटेपासून त्यांनी हे करतात त्यांने खेकडे घेणारे माणसं पहाटेपासून ते त्यांचे आठ वाजेपर्यंत खेकडे निम्म संपतात. एवढंच खेकडे लोक खातात.
होय
हा मग खेकडा आता आपण आणला बाजारातून अ त्याला वॉश तेन करायचं स्वच्छ अ मचे लागणार मग ते कसे नागे ते म्हणजे असं नागेेत एका साईडला करायचं. नाग्यात पण म्हणजे नागेत साईड ला करायचं एकदम स्वच्छ करून घ्यायचं ते एकदम त्यातलं घाणबीण सगळी काढायची खेकड्यातली एकदम स्वच्छ करून घ्यायचं.
ह रत्या
ह नंतर काय करायचं मी तुला खेकड्याची कडी सांगते काय कडी
हा
मग अचिकेन करून घेतलं मग नंतर ना. अ ति नाग्यां तिथ काय करायचं करायला आपण चेकून करायचं म्हणजे शस करून ना शेतायचं स्वच्छ स्वच्छ धु म्हणजे एक चेतून एकदम बारीक बारीकचं करायचं. मग त्याच हे ते न रस म्हणजे त्या आतल्या भागाच म्हणजे पुर्ण चेचल्यामुळ असं हे होतंय ना मग काय करायचं. ते रिकून झाल्यान मिक्सर मध्ये थोडं फिरवून काढायचं मग त्याच काप पड घ्यायचं सुती कापड घ्यायचं आणि त्यातून ना ते खेकड्या तत हे करायचं आणि पुण सरळ सुती कापडातून हे करायचं. पिळून घ्यायचा खेकड्याचा मिक्सर मधून पहिला खलबत्या चेचून हे करायचं नंतर मिक्सर मधून काढायचं. दोनदा तरी मिक्सर मधून काढायचे ठेरवायचे त्याच्या रस निघु पर्यंत मग नंतर काय करायच. चोथा राहिलेला म्हणजे ते राहिलेला असते मधेच कडक अस हे
हं
करायचं पाण्या पा म्हणजेत पाणी घेऊन ते जरा वॉश करून आणि परत ते अ आपली सुती कापडा तन ना हे ना. म पुळून काढायचं म्हणजे अज कडक कडक असतय ना खेकड्याचा वरचा भाग हा कडक असतो मग ते नाहीतर मग आमच्याकडी ल्या म्हणजे साठी लागते ना खर लागते मग
हा हा हा
हा खर लागत त्यामुळे ते सापडात ना एकदम पिळून घ्यायचं नाहीतर गाळण्यात. मग हे करायढायच मग नंतर ना हे पूर्ण साईडला ठेवायचं हे. पूर्ण तर सगळं आपण गाळून पन घेतलं ते साईड ला ठेवायचं.
हम्म
मग आवाज येत ना क्लर तुला
होय होय जरा जरा हेच येतय कमीच येतोय आवाज.
कमीच आहे
होय
हॅलो
हां बोला कि
आता येतोय?
हा येतोय.
हा मग ते पूर्ण खेकड्याच आहे ना पूर्ण गडाळून ते घ्यायचं. हा मग ते साईला ठेवायचं ते साईड ला ठेवल्यानंतर मग हा मग ते मसाला करायला घेतेत मसाला म्हणजे काय असंवडा मासरा करायचा नाही काय करायचं अ कांदा काय
हम्
हॅलो
अला येत ना
हॅलो
हा बोला की
आवाज येतोय माझा
हॅलो
आवाज येतोय ना माझा
हा येतोय येतोय
हां कांदा काय करायचं कांदा कांदा चिरवून पण घ्यायचं
हम्म
हा कांदा चिरून घ्यायचा टॅमॅटो जरा एकदम बारीक चिरायच कांदा चिरायचा आणि मस्त थोडं हा हा आणि काय करायचं ते एकदम हे मग नंतर फोडणी टाकताना फोडणी टाकायची आपल्याला
हम्
हा फोडणी टाकताना काय करायचं पहिला जिरं टाकायचं जिरं मग हे सगळं आपण कांदा आणि टायमवर पण केलेलं असत ना बारीक एकदम बारीक किरायची कांदा टॅमॅटो आणि जिरं टाकून कांदा टॅमॅटो एकदम चांगलं अ लाल उपरे एकदम चांगला कलर उपर्यंत भाजायचा मगंतर त्यात आपण चट टा हा गरम चटणी टाकायची गरम मसाला टाकायचा काय चटणी गरम मसाला टाकायचा मग नंतर चांगलं हे करायचं एक एकसारखं एक द सारखं करायचं मग नंतर चांगलं ते भाजलं चटणी गरम मसाला कांदा टॅमॅटो चांगलं भाजलं कि परत काय करायचं ते आपण कडीच हे केलेलं असतंय ना कडी म्हणजे साईडला आपण ते खेचून तेन सगळं नाही का मिक्सर मधन बारीक तेन करून
हम्
हे सगळं केलेलं असते ना मग ते ते पाचवी हजार प ठेवढलेलं असते मग ते काय करायचं कोणी टाकायची त्याला ओके आणि फोडणी टाकली ना मग सारखं हलवायचं ते पण ते उकळी मारून द्यायचं नाही त्याला नाही कडी सुट्टली ना मग ते खराब होते ना एवडं का नाही छान लागत मग ते असं होत हा मग ते चांगलं हलवा येतं म सारखं हलवायचं ते हम्म आणि हलवून मग नंतर मग आपण सगळं गा आणि गरम गरम कडे प्यायला उढे भार लाग ती आणि नंतर मग आपण त्याच्यावर मग काय कराय मीठ ते टाकायचं मग नंतर कोथिंबीर टाकायची चिरून भरपूर अस भरपूर कोथिंबीर टाकायची
हम्म
हां भरपूर कोथंबी टाकायची नंतर ना मग आता समज आजारी माणूस असत पे अस आपल्या घरात आजारी आणि म्हणजे वयस्कर असलं
हम्म
असल्या लोकांना तर ना ही म्हणजे ही कडी ना एवढी हज ी ह ना पो ठीक आहे ना म्हणजे हाडांसाठी म्हण पेशंसाठी म्हण खेकड्यांची कडी भरपूर म्हणजे पौष्टिक असते हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो